मला काय माहित आपणच कट झाली.
हॅलो हा हॅलो हॅलो
कट का केलास मगाशी
आमना कशाला कट करू आपणच कट झालय ते
नाय ते चान्स जातय मग
अरे पण आपणच कट झालय त्याला मी काय करू?
हम्म तुझ्या कडनं कट झालय.
बरं बाई माझ्या कडन कट झालय आता तुला काय सांगायचं
हूं
मीच कट केलाय मुद्दामहून मला पैसे नको आहेत.
तस म्हणलं नाहीये काय मी
कट केला मला नको हायते पैसे बिसे काय त्याच्या सांगाला कुठ मिळालय बघ पणा मॅम
ये ते रिफ्रेश करायला लागतय. आणि आईक एक फोन झाला क नई
सांगाला लागलो माह्याकडनं कट झालं नाय ऐकतच नाही तुझ्या कढण कट झाला कशाला तोंड घेऊन सांग ते काय म पटत नाहीत विचारत जाऊ नको मला काय पटत नाही.
ऐकतोस आता
तु तुझ ठरवून मोकळं होत्या मी कशाला कट करत बसतोय
आता पुढच तर ऐक ना सॉरी ऐक आता ऐकणार आता पुढच अरे बाप रे अरे बस ना
कट झालाय म्हणून मग कशाला कट करतो डोसक्य काय कमी हाय व्हय मी
म नायस होय.
वाटतील.
बरं आता ऐक की बाय ए बाय अर माझ्या सोन्या अग माझं पिल्लू
हम्म
ऐक की
काय?
आता एक फोन झाला की नाही. पाच ते सहा क्वेश्चन विचारतात तुला
हम्मं दिलं सगळ्या ज उत्तर
दिलास
हम्म
हम्म विचारायस की रे पॉझिटिव्ह आन्सर द्यायचं सगळ्याच
दिले
हम्म हम्म हम्म हम्म माझं बाळ चिडलं.
ना
नाय नाही चिडलं मग एवढं का बडबडल नॉनस्टॉप
हम्म
काय हू
हा
बोल
बोलतोय.
अरे मग तुला पैसे नाही मिळत
राहू देऊ नको आहे मला
बोल रे बोल बोल
नको बोलू नाय नाय ते बोलते मला काय भीक लागलेली नाय
हा काय पण बोलतोय होय रे
हम्म
देवाला द्यायला आणि पधर नाही घ्यायला असं झालंय तुझ साईड इन्कम आहे ना तो
अ ते कासाड
काही सगळी कोण भीक लागल्यावर लगेच ते करत बसतात होय काय पण बोलतोस व्हय.
हम्म
आता ते पैश आला क सगळं मला द्यायचं तू
घेऊन जा
हम्म.. तू करायच ते टास्क कम्प्लीट सगळा.
कोणा कोणाला फोन लावू, करणार तेला करणार मी सगळ्यां मागं लागत बसायचं य कर-कर-कर-कर-कर
माग लागत बसायचं नाही रे, काय करायचं माहिती आहे काय? फोन दे म्हणायचं एक दहा मिनिटं, दहा नाही एक तासभर, आणि घ्यायचं. आणि, लावायचा फोन आणि दोन्हीकडन आपणच बोलायचं
हम्म
अ म्म,
बोल.
बोल. गाणी बिणी लावायच ठेव मोबाईल तो,
हम्म ते विचार, तिनी तिथं. ते क्वेश्चन मध्ये बघितला नाहीस तू,
झाले एकदाच येते ते क्वेश्चन परत येत नाही.
ए एकदाच नसतय ते,
म.. असू दे की त्या रिलेटेड, काय तो विचार असतो.
तेच क्वेश्चन असतात, सगळं तेच क्वेश्चन असतात रे प पण प्रते ते कॉल झाल्यावर असत्यात.
असुदे, काय तरी सिरियल बिरियल लागली असली की ठेवायच.
हा.. बोलत्याला आवाज स्पष्ट पाहिजे खर, हम्म आणि दहा दहा मिनिटं झाले की लक्ष द्यायचं कारण अकरा बारा मिनिटं झाल्या. आपोआप कट झालं ते धरत नाही तिनी.
नाही तर कधी आत्ता अकरा मिनिटं झालत पाच मिनिटं पण झालं नसतील.
आता रेंज मुळं कट झालाय वाटत तो, रेंज मुळ कट झालय ते
सिरियल बिरियल लावल्याशील नेऊन ठेवायच तिथं,
हम.. आणि दुसऱ्या फोनवर तेच-तेच आवाज. दुसऱ्या फोनवर तोच आवाज.
दुसरा फोन मग, दुसरीकडे नेऊन ठेवायचा
आता एक काम कर आता छकुलीच्या मोब छकुलीला पण मी सांगितलेलं तिने घेतल्या का नाही कोणास ठाऊक. तिचा पण नंबर दिल मॅडमला मी टास्क द्यायला आणि एक काम कर आताच्या छकुलीच्या मोबाईल वरन रोज कर ते झालं की मम्मीच्या मोब मोबाईलवरन चार वेळा कर परत बाबांच्या मोबाईलवरन चार वेळा कर इथंच किती झालं बघ. हितच उद्या तीस कॉल
हम्म.
परत काय एक दोन मित्र गोळा कर त्यांचा मोबाईल घे एक तास तासभर ठेवून
हम्म.
आणि कर. असं करायचं रे. अ तुम्ही आता गेम खेळतताय की नाही. आई गेम खेळताय तुम्ही बरोबर.
हम्म.
गेम खेळताना तुम्ही शांत तर नसत य काय तर म्हणत असतय
ह स सलग बोलत मस्की काय
पण ते असतंय ना आवाज तिथं लाऊड असतोय तुमचा म गणुपतू पण गेम खेळताना मी लावून देत होत फोन त्यांच्याकडं
होय पण कसं असते माती काय आम्ही काही सलग बोलत नाही कोणत पुढं आल तरच गारी आलं बघते आलं बघ एवढं पुरतच असते
मग तसच कि म तरी पण मी आले ते पैसे तू एकदा ट्राय तर करून बघ
पण आम्ही एकदम अग सलग बोलत नाही सगं एक दोन मिनिटं शांत असत त्यातम्ही
हम्म
तीन चार मिनिटं आम्ही एककळी काहीच बोलत नाही जोपर्यंत पुढ कोण येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच बोलत नाही
मग काम करायचं गाणं लावायचं कणाच तर तिसऱ्या कणाच तर मोबाईलवर गाणं लावायचं आणि ते गाणं तुम्ही म्हणू शकता का नाही तर मी ते रेग्युलर गां म्हणते तसं गुणगुणताय तसं
हम् बघतो काय काय राहायचं
फोन चालू असताना आपण दुसऱ्या उघडू शकतो ना कारण ते गेम चालू असतानाच मी परत्याच्या मोबाईलवर फोन लावणार आणि दोन्ही मोबाईल ठेवणार त्याच्यापशी
हम्म
अस केलत आम्ही
ब
हम्म, किती मिनटं झाली? सात.
हम्म.
आता का नाही ह्यो कॉल झाला का नाही रिफ्रेश कर दो वेळा. आणि ऍप पूर्ण बंद कर आणि परत ओपन कर. आणि तिथं जनरेटर पाटोळे जाऊन बघ किती रुपये होत्यात मग माझं पण बघतो आणि त्याला सांगतो परत फोन करतो लगेच.
नग आता.
का?
उद्या
हम्म. मग झोपायचं.
हम्म.
झोपायचं
हम्म.
लगेच
हो झोप आता. आणि बोलू मग
मेसेज बघ.
बोल आता काय सांगू बोल.
आता लेटच ऊठ नार आहेस का उद्या?
हम्म हो.
किती वाजता उठणार आहेस?
ला
काय करणार नऊला उठून?
अरे साडे दहाला बँक उघडत म्हणलास रे.
अगं म नऊला जर उठलो का मी लगेच उठल्या उठल्या मी बा अंघोळ करून बाहेर येतो.
हम्म.
हम्म.
हॅलो.
कळाल.
मग त्या मध्ये, पहाटाचे लोक मोडतच
का?
मंदल ोड ग ते परत लाव. हो ोक ला
हम्म!
आता सोडा घेऊन, मी सहा वाजता झोपतोय.
कुत्रे मागं लागत नाहीत.
लागत्यात की
आहो, मी आणि सानि जातना कुत्रं माग लागलेलं.
त्याला, परवा दिवशी असली लाथ घातल्या सांगतो, कुत्र्याला ते इवळतचं गेलं, ते करत. आ नजात
ए नऊ झालंत, थांब कट करून लावतो, परत करूया.
दहा नंतर कुठं झालं पाहिजे.
आर लगेच होत्यात, नऊ मिनिटं एक्केचाळीस सेकंद झाल्यात.
जरा जाऊदे, की पुढे वेळ.
अरे! नाही, रे आपोआप कट झाला, तर उगाच डोक्याला
दहा, वीस सेकंद पुढे जाऊ दे.
हम्म! आम्ही, सोलापूरला पंढरपूरला चालेलो, कणी परवा, तेव्हा गाडी आम्ही स्टँडवर लावणार आम्हांला, न्यायला आलतीत चालू शकू कुत्री मागं लागल्यावर, पुढं माग काय बघना. गाडी घुमवतो. घुमवलयं डायरेक्टचं संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिकडं मी दोन्ही पाय वरती येऊन, बसलेलो गाडीवरून असलं मज्जा
वैतागू नकोस.
हा बोलतो,